हॅलो हॅलो.
हॅलो! बोल की, आवाज येतो का? हा बोल की, आवाज येतो का नाही?
हा याला याला आवाज, बोल. हॅलो काय नाही बसलेय बग. हा बोल आवाज याला लागलाय, तुला आलाय काय?
हा येतो येतोय बोल, जेवलेस का?
जेवलो आता जेऊन बसलेय, तू जेवलीस?
जेवणच.
ह हा हाय हाय बरिय.
ह काय मग निवांत?
निवांत कुठलं निवांत कायतर कामच असत्यात. पार्लरची डेट निवांत. आता आताने निवांत जायचं झोपायच जरा झोपायचं म्हणून.
हा हा बर. ते नव्हे शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपी हवी होती ग मला. म्हणून कॉल केलेला. होय.
तरी म्हणजे कसं करणार आहेस? अर्धा किलोवर करणार आहेस की किलो वर करणार आहेस?
किलोच्या बजेट नुसार सांग की.
अर्धा किलो सांगू काय?
हा चालेल सांग.
अर्धा किलो बजेटला कसं करायचं अर्धा किलो शेंगदान घ्यायचं. अर्धा किलोला आणि कस शेंगदाणा मंद आचेवर कणी भाजून घ्यायचं
ओके चालेल हा..
बारीक म्हणजे बारीक गॅसवर तरी भाजून घ्यायचं आहे तरी साधारण जेव्हा अशिस पद्धत लय पण करपायच नाही. नेहमी असं कुरकुरीत व्हायला पाहिजे, असं तोंडांला टाकल्यावर ओळखतेच की आपल्याला शेंगदाणा क कुरकुरीतला म्हणजे जरासा वास यायला पाहिजे खमंग शेंगदाणा मग ते अर्धा किलो मग कसंय कोण फोलपाट वाटीने काढून घेते कोण एकेकाच नाही घेते ते पोलपाड घातलेलं चांगले उलडतात म्हणजे पोळी छान दिसली ना, नाही तर मग अस पोळी अस केलं की पांढरा पांढर मध्ये ते पांढर शेंगदाणाचं पांढर पांढर दिसते आणि शक्यतो फुलपाट काढायच नाही हा.. मग अर्धा किलो ला ह जास्त गोड पाहिजे असलं तर अर्धा किलोला अर्धा किलोच गुळ घालायचा म्हणजे तुमच्यात जर जास्त गोड चालत असल तर नाहीतर मग त्यातला अर्धा लो मधला धाबा थोडा जरा काढून ठेवलीस तरी चालते
चालेल आपल्या गोडनुसार
हा आपल्या तुमच्या जस गोडनुसार गुड पहिला सगळ खिसडून घ्यायचा
हा..
खिसून घेतल्यानंतर मग मिक्सरला आपण आता ते बा शेंगदानं भाजलेलं घ्यायच आणि शेंगदान पहिल्यांदा एक येडा घे. एक म्हणजे मिक्सर मध्ये एक येडा फिरवून घ्यायचा मोठा मोठा जरा
हा गर्भ गर्भ अस शेंगदाना.
ह जरा ह लय पण गरब नाही. असं मोठं मोठ घ्यायचं आणि मागण गुळ घालून आणि त्यात कणी गुळाचं खिसलेला गुळ घ्यायचा. गुळ घालून त्याचा एक जीव करायचा. मग ते त्यातच घालायचं ते मिक्सरला शेंगदान आणि ते मिक्स करायचं.
मिक्स करायचं एकत्र.
हा एकत्र मग आणि आपल्याला पाहिजे असल तर म्हणजे त्यात वेलदोड, सुंट आणि हे घालायचं. अ बडीशोप घालायची. म्हणजे अ स्वाद म्हणजे स्वाद छान येते तेज्याने आणि ते मग मिक्सरला ते सगळं मिश्रण एक करून सारण करून घ्यायचं त्याच. मग ते आपण कसं गुळ घातलेलं असतोय त्याच्यामूळ ते जास्त चिकडपणा येतय.
त्याला आपण असा. हा ते म्हणजे असं दूध बीद काय असं घालायला लागत नाही. फळपळीत होतय ते. ते सगळं सारण करून घ्यायचं. आणि एक हे करायचं सारण करून घेतल्यानंतर हे करायचं पीठ माळायचं. पीठ पण कसं घट्ट मळायचं.
गव्हाचेच कनिक ना?
अ गव्हाचीच कनिक घ्यायची. पिट्टी घालायची नाही त्यात, पिट्टी घातल की कसं मागण आज एक दिवसच जरा मऊ लागते. उद्या जरा अर्धा किलोचा केल्या तर नुसत राहत्यातच त्या की आठ दहा दिवस तर पुळी राहत्या. हा आठ दिवस. वातड हा वातड होते कटिंग कटिंग कटिंग असं होते. अरे आपले हे चांगल्या गव्हाच्या जरी केलीस की नाही. कुणाच शेतगहू असत्यात शेतगव्हाचं. नाहीतर आटा आणून घातला आशीर्वाद आटा आणून केला तरी पण चालते. त्यात ते मळायचं. हा घट्ट दुधात मळलीस तरी चालते मऊ राहते कनीक.
दुधातलं ते जास्त वेळ म्हणजे जास्त दिवस टिकेल ना. दुधात मग न लाटता.
अ तेल्या टिगते की. पाण्याची दुध म्हणजे तरी मी निदान आठ- दहा, आठ दिवस तरी जातय. दुधात जर द म एक एक जण कस च महिन्याच तर मी माझ्या बहिणीला तेन करून देतोय कणी तिकडं महिन्यावर करून देते म त्यासनी दूध घालत नाही. त्यासनी रोज खातात नाही तेनीं.
हा फक्त पाण्यात मिक्स करून देतेस काय मग?
हा. फक कणिक पाण्यातनच मळतो मी. खरं, घट्ट मळायच हे पोळीच्या कणकीगत मळायची नाही त्याला नाहीतर ते तारण हे ते आपलं सारण कस बारीक असते हे. सारण जरा मोठ मोठं काढलेलं असतं ना आपण.
हा.
मग आणि काय करायचं, भरतान मी पुरण भरताना आता आपण ज्यावेळीस लाटायला घेतोय. त्यावेस पुरण भरतोय तसं भरायचं नाही ते, शेंगदाण्याची पोळी कधी पण. आता आपण कसं, एक गोळा घेत य आणि हेचं मुटकं करतोय पूर्णाच्या पोळीचं तर ते तसं करायचं नाही. अ आपलं आपण जेवढा एक गोळा घेतोय पुरणपोळीला, म्हणजे आपल्याला माहित अस तेवढाच एक गोळा घ्यायचा, त्या एका गोळ्यात की नाही दोन गोळे करायचे.
अ कणकीचे.
हा, कणकीचे. दोन गोळ्या करायचे आणि त्याच्या दोन, दोन पाती लाटायच्या.
हा.
तर आणि दोन पाती लाटताना, एक पात लाटून घ्यायची आणि दुसरी पात लाटायची. नंतर पळपटभर मग ती पहिली ला पात लाटलेली असते ती ठेवायची. आणि मग ते सारण आपण केले, म्ह त्यावर असं घालून घ्यायचं पूर्ण पसरून. ते समजलं, हा. पूर्ण हा, त्या पात लय म लय मोठी लाटायची नाही. तेवढी छोटा गोळायची, तेवढंच हे करायचे लाटायचे. हा छोटी लाटायची आणि त्यानंतर मग, ती दुसरी लाटलेली पात असत्या कणी ती त्यावर घालायची. आणि पूर्ण का हे हा घालायचे आणि पूर्ण असं ते हे कडनं काट कनी दाबून घ्यायचं.
कडा पॅक करून घ्यायच्या त्याच्या.
हा कडाचा त्याचा पूर्ण क काठ पात पॅक करून घ्यायचं जेणेकरून ते बाहेर पडू नये सारण सगळं आणि म मग तुला तेलावर लाटू वाटलं, लाट लाटू शकतेयस. नाही तर पिठावर लाटून लाटलीस, तर लाटू शकतेस. म्हणजे तेलात नाही तर पिठात लाटू शकत्यास.
पीठावर व्यवस्थित, लाटायला जमत असेल ना.
मग पिठावर लाटायचं. पिठावर बरं पडतंय, तेलाचं कसं एकदम फाटून- पण जाते एकएकांचं. कारण पुरणपोळी सारखं येणार नाही न ते हे होतंय. फाटलं तर होय. हम. होय. त्याच्यामुळे ते ह्याच्यातच लाटायचं.
अ पिठावर हा, हा, चालते.
पिठावर लाटायचं आणि, मग असं लाटायचं आणि मग भाजायचं मग भाज भाजताना पण जर तुला, तूप पाहिजे असलं तर तूप लावू शकत्यास. नाही तर मग अ तेल लाव पाहिजे असलं, तर तेल लावू शकत्यास. असं करायचं. भाजताना पण जर असंच साधारण असं, हे करायचं. अ.. करपूस असं साधारण असं लई पण कच्चं काढयचं नाही, लई पण करपूच द्यायच नाही. असं जरा वास सुटूस पर्यंत साधारण
डॅब
हा! हा! त्या पद्धतीनंच हा भाजायचं आणि भाजलं की मग ते काय मग ते कशा संग पण, नाही तर मग तसं तूप लावणार नसलीस तर आता आता पोळी कसं आपण दुधातनं नाही तर हेच्यातनंच खातो. मग जरी खायच्या टाईम आला जरी तव्यावर असं गरम करून, प्रत्येक टाइमाला तूप लावून असंच दिलीच तरी बी छान लागते. म्हणजे, आता आजच केलोय आपण आणि जरी उद्या खाणार असलीत. तरी पण साधारण तव्यावर ठेवायचं आपण आणि गरम होतयंच की. खाली जरा तुप धावायचं आणी वरती जरा तुप लावायच आमी अशी हं अशी गुरुम करायचं ह म्हणजे. छान छान लागते तसं. तस करायचं, कलं चाल्तं आणि उलट ते बराय ना पोस् टीकाय आपल्या शरीरासाठी, हे हं बिस्किट चांगलाय आणि आपलं चहा बिस्किट तेन खाण्यापेक्षा बराय कारण की एक जरी पोळी नाई तर शेंगदाण्याचा लाडू खाल्लास क नी तर अं कमीत कमी तुला सांगतो एक दिवसाच पूर्ण कल्ची आजच एक दिवसाच कॅल्चीम् एका पोळीत् येते एका लाडूत सुद्धा बारीक लाडू मधे हं त्याच्यामुळं हाड आपल परते हाड मजबूत होत्या. पुन्हा आपण आता डॉक्टराकडनं सांगतातच की हं पौष्टिकाय. डॉक्टर आपल्याला सांगत्यातच की म्हणजे, रक्त वाढीसाठी पण चांगलाया. शेंगदाण्याची पोळी, तीन् आत् व आता माझ्याकडनं कित् ते ज म्हणजे असं करून येतं गं, बहिणी त्यांन दिनं तर महिना महिन्याचं करून यायचं कारण की भैर त ते तीनी कसं ग्रउंडवर पळायला ते नसतं क नी ते कॅल्शि् त्यानसाठी एक नंबर भारी शेंगनाची पोळी. वरच्यावर पोरासनी जर हा.
साठी चांगलाय ओ.
हो उलट ते भारीय. आय रक्त फास्ट वाढते त्यानं उलट. हे नं गुड शेंगदानान, होय रक्त भरपूर वा प्रमाणात वाडते होय.
हम हम ह.
म्हणून, तेच अं वरच्यावर तेच जास्त जरी हे केलीस का नी म त्याचे लाडू पण करू शकतेस. ते लाडू सारण केलीस का नी, हा जसं सारण पयल्यांदा मी सांगितलं सगळ शेंगदानं भाजून त्यात गुळ हुन त स तसंच करायचं सेम. हा आणि गुळ पण तेवढाच घालायचा अर्धा किलोला अर्धा किलोच घालायचा. आणि, म्हणजे ते आता आपण हे करालो की नी हलव हलवुन तसं त्याचा सगळं तेच घालायचं फक्त हळूहळू हळु जरी दुधाची शिंपड मारलीस तरी चालते. आता नई मारली तरी बी चालतंय ती म एक् जरा गाठी गाठी होत्यात नई तेण ते
तव्या गॅसवर ठेवायचचं नाई का ते तसचं सारण फक्त लाडू तयार करा
हं सारण फक्त हं तसच करायचं ते आपोआपच जिगड झालेलं असतंय व्हय. आप आपोआपच त्याचे गोळे तयार होत्यात ते, म जरी म्हणजे हा म्हणजे पोळ्या जरी आता आत आपल्यानं ह्याच्यासाठी बीनसल्या गडबडीतनं तरी ते लाडू एकेकदा होऊन जातात लाडू पण चाले लाडू हुण जात महिना महिनाभर टिकत्यात अर्धा किलोचे लाडू.
हुं चांगलीय रेसिपी.
हम्म लाडू पण हे करू शकत्यास खाऊ शकतायसा नाई तर म अन् पुरणपोळी आता तू दे शेंगदाण्या् पुढे सांगितलीया तसं करू शकतीयास अर्धा किलोच्
शेंगदाण्याच्या पोळीची रेसिपी छान वाटली.
अं ते तसं कर मं डेंडर तुला पायजे असली तर. कर मग एक दिवस नक्की.
हा करते करते, करते आणि सांगते तुला कसे झाले त.
हम. हां.
हां हाइस बरी? हां हां.
चालतंय ठेवू काय? चालतंय.
बरं बरं चालतंय हां चालतंय ठे